हॅलो.
हॅलो.
हा काय करायलं असं
बसलोय चहा घेऊन आता. तुम्ही?
मी बाळाला झोपवाला उठले.
हा काय चाललंय म?
काय नाही निवांत, काय करायचं.
बाळ आहे का बरं?
हाय हाय.
हो हो लवकर का दिवसभर झोपत नाही?
दिवसभर नाही झोपत. मगाशी उठलाय त्यावर झोपला नाही, आता झोपवतो ते पण झोप ना. लागलाऊ खेळायला.
हम्म, मग काय बाकी काय मग निवांत.
होय निवांतच, बाकी काही नाहीच. निवांत चालू आहे पाऊस नाही. नाहही
हम्म हम्म. इकडं नाही पाऊस ऊन पडलंय कडक.
मग हिकडं पण तेच झालं आहे.
कडक ऊन पडलंय?
होय.
हम्म हम्म आणि बाकी घरातली?
आत्ता शेताकडनं आल्यात आम्ही घरात.
हम्म हम्म. शेताकडली कामं आमची हाईत.
होय शेताकडली कामं. काम, हा बोला की.
हम्म ना आमची आहेत आता ते इथलं एक्सपायर झालेलं
हां.
तिकंड आल्यात.
हा हा.
ते आता आल्या ते कंडं आता चहा घेऊन बसल्याच सगळीच. तुम्ही चहा घेतला का?
नाही, चहा आत्ता कधी थोड्या वेळानं. आम्ही पण आवरलं.
हम्म.
आम्ही काल जरा थोडं तांदूळ नीट केलं. तांदूळ थोडं नीट केलं आणि आस जरा थोडं केलं.
हम्म. असं का बरं मग?
त्यात खडं आणि भातकुंड जास्त आहेत मग थोडं थोडं बाळ दंबवत तसं. थोडं थोडं केलं.
राईस मिल नाही का तुमच्या इथे?
राईस मिल नाही.
हम्म.
उद्या पण उद्या जरा कार्यक्रम आहे त्याला तांदूळ पाहिजे आहेत.
काय कार्यक्रम आहे.
बाळाचा बर्थडे.
ह पहिलाच काय?
होय होय.
ह काय स्पेशल काय मग?
स्पेशल श्रीखंड
हा.
श्रीखंड आहे.
आणि भाजी.
भाजी मिक्स कुर्मा.
हम्म हम्म पुरी का चपाती?
चपाती पुरी तेल जास्त‌. तर मसालदार जेवण झाले की तेल कटकून मग पुरी जास्त खात नाही.
हम्म हम्म सांगते का म आचारी सांगितलंय का घरातच?
नाही नाही आचारी आहे.
हम्म किती माणसांचं जेवण आहे?
शंभर तीडशे होईल.
एवढं म्हणजे मोठ्या नाही म्हणा.
होय.
हम् हम्.
शंभर माणसांची मण लिस्ट काढून हे आणलंय बाजार आणलाय.
कधी आणला?
आणाया गेलेत आत्ता.
हम्म हम्.
खरं थोडं जास्त ताडू खायचं लहान कोणीतरी.
होय आण. थोडी ज एक दोन माणूस वाढल की जेवाय चालते म. ओय कमी येऊन चालत नाही.
होय. तेच त्यामुळं जरा जास्तच घालायचं.
मज म्हणजे का न ऑर्डर आमचं काय नाय निवांत. काय नाही निवांत आमच्या तर एक सेलिब्रेशन आहे उद्या आम्ही तिकडे जायचंय आम्ही
हा हा. मग ते डिजिटल करायला टा कायला पण आणि बाजारान पण केल्या. ते डेकोरेशन साठी तीन डिजिटल लागतात ना.
बाळाचे काय
होर
आणि फुगं वगैरे काय आणलायसा का आणि?
ते विकत घेतले ते डेकोरेशन दोन हजारचं विकतच सगितले
ह तसं नाही म्हणजे लहान बाळ घरात आलेत की आणि दुसरी फोडलं तर म्हणजे एक्स्ट्रा
सांगायचं की ठीक आहे नाकी लहान बाळकोूनम छानुनदुब्यांचेच दोन आहेत ना
हा आणि
आणि कोण नाही घिऊ आमचा हिरो नाहीतर बाकी सगळी मोटे आणि एक आहे नंदुबाईंच मुलगा कनी तो मोठा आहे खर लगावा आहे
खरंच काय
होय होय सगळ्यांचस नी पुरून उरल एवढं गाव आहे
काय सांगतीस?
हां
एवढा गाव आहे
होय होय
हम्म हम आणि लहान आहे तो का इतका नाही
लहान आहे त्यातला एक म्हणजे थोरला शांत आहे आणि धाकटा आगाव म्हणजे अप्फाट गाव आहे
आमच आपण उद्या आपण आम्ही सेलिब्रेशनला जाणार तिकडं. कसं कसं, काय काय करतोय काय कळनाच. फगं सगळ वरून धवलं म्हजे झालं ल लई आगाव आहे ओ तो आम्हाला बॉल्स लागत सगळं लावलो वडून सगळं डेकोरेशन म्हणजे एक दोन ठिकाय अखंड डेकोरेशन ल म्हंटल्यावर म्हझे ब
ते काय लागेल म्हणजे दोन तीनच्यार पुढं करायचं आहे ना डेकोरेशन
हॅलो.
मगत हा बोला
आवाज येत
तोपर्यंत हा एतोय की, आवाज येतोय नेटवर्क नाही काय तिकडं
नाही नाही भरपूर आहे ते कस झाले काल सकाळी लाईट गेली त ती आता लाईट आली
का लाईट नव्हती काय?
मग त्यानी मोबाईल मग चार्ज काय माहिती नाही पण कमी काय अ आता, जस्टचं सोडली आहे लाईट.
आमच्याकडे सोमवारची जातेया
हां
तेवढीच दहा पंधरा मिनिटात टि वी तर असते दिवसभरात
मग भारी हाय की.
पाणी आहे का तुमच्या गावाला
पाणी भरपूर पाणी रेग्युलर असतेय.
पाणी भरपूर असतं पाण्याचं काही टेन्शन नाही.
का तुमच्या गावाला येत नाही का?
ते भरपूर आमचं कॅनॉलचं असते पाणी.
हां.
नदी आहे का तुमच्याकड?
आमच्या गावाला नदी नाही.
नाही होय म कनेक्शन कुठनं घेतलायसा?
कनेक्शन येत नाय हे जात नाय हे बहुतेक आपपल अनी.
हां.
म काय सेलीब्रेशनला सेलिब्लेशनला. काय घेऊन जात आहात?
आह.
सेलिब्रेशनला काय घेऊन जाणार आहात म्हंटलं?
आंमबल होय अजून आम्हाला कॉल आलेला नाही. म्हणजे. कसय माहितय बाळाला असं म्हणजे छान कायत असं उपयोगी पडेल असंच. घेऊन जायचं सा ठरवले.
हां हां.
म ते अजून आम्हाला कॉल आलेला नाही तेव्हा नंतर पुढं मग घ्यायचं.
ठीक आहे ठीक आहे.
सांगायचं होत हजय आधी.
हो. हा कॉल केला नाही का आता?
नाय नाय अजून केला नाय. आम्हाला सांगून काय उपयोग आहे आधी मेन माणसानी सांगाय नको.
होय होय ते पण बरोबर आहे.
होय. म तुमच्यात काय स्पेशल उद्या श्रीखंड आहे म्हणा म तुम्ही उद्या श्रीखंड वर गोड गोड खाऊन.
बरं.
मग फोटोशूट वगैरे काय केलंय का?
केला आहे की.
व्हिडिओ व्हिडिओ अ टाकला आहे की बघितला नाही का?
अ इन्स्ट्रा म्हणजे आम्हाला दिसला नाही ओ.
हा हा.
रात्री आम्ही शोधत होतो पण काय दिसला नाही वॉट्सअप. इन्स्टावर बघितलं की आम्ही दिसला नाही आम्हाला.
ठीक आहे. आता संध्याकाळीच बक्षीला म लावलेला कोणीतरी.
होय आम्हाला पण आमच्या बाळाचा पण आमचं सेली बड्डे आहे आम्हाला पण स्टेटस लावायच आहे.
हा हा.
आम्ही असतोय जागं बारा वाजेपर्यंत पण कसं नेट सपायच्या आत लावलेला बरा.
होय ते पण आहेच.
म काय बाकी निवात.
निवांतच मग काय करायचं आता? फोन कट करा, फोन कट करा. .